हॅलो कागरला
हॅलो
हॅलो काय करलं
काही नाही बसलय बघा जेवला
हा जेवल बघा तुम्ही जेवला स हा याल याला हा आवरलं मग सगळं आणि काय नाही बघा बर आयसा हा. आम्ही पण हाय बघा. म काय दुपारची झोपत नाही वाढत
आस काय नाही जरा काम असले की मग नाही झोपत.
हा. हा. वेळ आसल तर झोपायचं
हा
हम
काय काय केलं मग आज
आज काय चालूय बघा दररोजीच काम चालू आहेत. नवीन काय आज काय नाही केलं तुमचं काय चालू आहे मग आज
आमचं
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा. आवाज कट होतंय
आत्ता यायलाय काय व्यवस्थित
हा आत्ता या लागलाय
हा हा
आज गावातलं बाजार पेठ चालू होत
हा हा जाऊन आला बाजारात म
होय
कस रेट होतीत महाग हुत काय
होय नही नही सगळं सगळं महागच आहे.
हा ते बहुतेक आता पाण्याचा तुटवडा चालू आहे नय म्हणताना
होय होय उन्हा मुळ सगळं जास्त कुठलं पण कायतर भाज्या घ्यायला गेल तर महागच
होय होय तिकड उन्हाळ्या मूळ ते सोलापूर तिकड पंढरपूर साईड ते अस पावसाच प्रमाण कमी आहे नाय तिकडं ते बातम्या ला दाखवालतीत पाणी अगदी कमी आहे. जपून वापरा एवढ्या धरणात तीस टक्केच आहे, त्या धरणात तीस टक्केचा आहे, असं दाखवालीत,
होय तर त्यामूळचं सगळीकडच महाग झालंय.
होय आणि लहान मुलं असत्यात. होय गेल्यावर्षी भरपूर पडलेला ह्या वर्षी काय अजूनच सुरुवात पण नाही.
पहिल्या आठवड्यातच चालू झालेलं जून च्या. आता संपत आला तरी अजून चालू नाही.
होय आणि आणि ते बातम्या मध्ये दाखवल्यात की ते लहान मुल अस खड्डा पाडून त्यात कशानं तरी छोट्या भांड्यान घ्यायचं पाणी ते घेऊन जायचं लांब असं दाखवालागल्यात.
होय. आलं तर एक
होय. आता सगाय लागल्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाही तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात चालू होईल म्हणून. पण ते काय खरायचं नाही कधी पडेल तेव्हाच खरं म्हणायला पाहिजे. हा बोला की होय ते काय निसर्ग शेवटी कुणाला काय सांगून होत नाही काय नाही ते शेवटी निसर्गावर अवलंबून त्याच्या कधी मनातील तेव्हा पडणार. होय होय.
होय तरी अंदाज लावलात तस या वर्षी जास्त पावसाय म्हणून खरं.
हो होय नव्वद टक्के हय म्हणून सांगितलं पटल्याशिवाय खरं नाही त्यां पण अंदाज स्की मांडत
हो तरी पण अंदाज लाला असते ते होते बऱ्यापेकी
होय होय. पडायला पाहिजे आता ह.
तुमच्याकडें कसय आहेत मग काय असंच सगळीकडेच.
होय सगडं पाण्याच आमच्याकडे तर हा महागाई हाय असंच काय. ते काय एकीकडे वाढवलीत की सगळीकडे वाढवणारच की आणि सगळीजण एकच कारण सांगणार पाण्याचं
हम्म पण तरी पण असं खेडेगावातलं जे रोजचे बाजार असतात ना त्यामध्ये जरा डिफरंट असते रेट
हो होय होय असते आणि जर शेतकरी बसला की जर अस आपल्या त्या ता देतोय कमी करून पण व्यापारी असतात ते काही देत नाहीत काय नाहीत.
होय होय ते विकत घेऊन विकणार त्याच्यामुळे
हो होय आणि त्यांचा व्यवसाय आहे म्हण त्यानंतर ते का कमी करून देतील
होय होय.
आणि काय खरं हे. पा ले भाजीम्हणजे ठेवून उद्या विकता येईल परवा विकता असं पण नाही तर ख ब जाणार मग शेवटीला देतात की कमी करून.
हा शेवट बाज व्यायच्या वेळेला आले की मग द्यायचं ते काय जास्त वेळ आपण घरात म्हून ठोक
ठेवत नाही हो हो आमच्याकडे सोमवारी असतोय बाजार
हा हा तुमच्या शेतात काय काय लावलंय मग
आमच्या शेतात आता सध्याला ऊस आहे बघा. आता ज्वारी होती ज्वारी काढून ते सगळं झाले रास वगैरे त्याच आता सध्या ऊस आहे.
हम्म हम्म उसाच्या मध्ये पण अस काहीतरी लाभता येते ना
होय होय ते काय तर दहा हजार अ किती असं दहा हजार एकर् किती ते ब्यांशी छत्तीसस काय तर असते वाटत नंबर ति लावते थडते लालू पण म्हणतात एवढंच माहित आहे
हा हा आणि म्हणजे ते उसाच्या मध्ये असं माळवं पण काहीतरी करता येते
होय होय शेंगा तेंग घालतात की लावणीमध्ये ते
हा हा ते दोन म्हणजे एकत्र दोन पीक घेतलेले ते परवड
होय होय परवडते पण ते कश शेंगा तीन महिन्याच पिक नव्वद दिवसात पूर्ण होतय
हा हा
हम् आता ते उन्हाळीत सांगा आता काढायची वेळ आलीत की आता
हा हा
चालू आहेत आ एक एक ठिकाणी आणि परत पावसाळ्यात घाल मग दसऱ्याच्या वेळी काढ काढायला येते ते हम्म मध्ये मध्ये लावतात कि कोथिंबीर नाही तर जास्त करून मग ते खपली घाऊ आपलं शेत घेऊ लावतात मग होय होय भाजीतन पण लावतात
ह्ह पण हे सगळम्हणजे ऊस जोपर्यंत लहान आहे तोर्यंत ना नाही तोपर्यंत सगळं पीक काढताय काढायला लागत
मोठं झाल्यानंतर कायच करता येत नाही हो त्याज पान कापतात आणि जाणार कोण त्याच्यात काय लावायला, आणि ते सगळं पसरल्यामुळे ते अ हे तर सूर्यप्रकाश तर मिळाला पाहिजे की, होय होय सूर्यप्रकाश पोहोचतच नाही वाढ कसं
हा, तेच.
होय, म तुमच्याकडे काय हाय.
आमच्याकडें पण, आम्ही काही वर्षात ना दोनच पीक घेतोय, सोयाबीन आणि शेंगा. सोयाबीन असते त्यावेळेला, शेंगा पण ज्वारी पण असते. मग शेंगा कस सोयाबीन असते त्यावेळेला घालते.
हा, म्हणजे एकदम दोन पीक घेता येतात.
हा.
हूं. मग सोयाबीनला दर ते काय म्हणजे दरवर्षी बदलतंय हे ना ते शेंगा श सोयाबीनचा दर.
बदलत असतंय ते पण. होय टना वरती असतात ते, तरी पण अ म्हणजे असं धरायला गेलं तर मग चाळीस रुपये, पन्नास रुपये किलो असं पण असत्या. जे कमी झालेले असतात, ते त्या पद्धतीने विकतात मग.
हा हा, ते पण असं बघून घेत असतील मग असं म्हणजे आपलं कस बी असतील ते
पीक कश्या पद्धतीने, त्या पद्धतीने रेट लावतात मग.
पोत्यावरचं म्हणजे विकतात ना, असं म्हणजे ते?
पोतं होय होय ते पोतं म्हणजे कसं वजन आहे कि नाही, किती किलोच पोत आहे, हे सगळं बघून घेतात. पण त्यामध्ये पण आपलं माल किती नंबरच हाय अस ते बघून त्याच्यावरून पण रेट लावतात म्हणजे एक दोन रुपयांच
फरक, हा हा. अन ते शेंगात पणं प्रकार हायत नव ते काय महालक्ष्मी धनलक्ष्मी तेनं असं ते गुंगुरु परत
आणि कुठलं कुठलं आहे ते?
हान, तुमच्यात कुठलं घाल
आमच्यात ते फुल प्रगती म्हणून असत्यात ते घाल
होय का, हा हा, ते मी कधी ऐकलो नाही. ते कसं असतात मग दिसायला तेन? हा.
ते म्हणजे मोठ्या असतात ना, त्याच्या बिया जरा. आणि ते कस म्हणजे अडीच अडीच ते तीन महिन्याच्या या दरम्यान येतात ते, जास्त वेळ लागत नाहीत.
हा हा म्हणजे कमी, कमी वेळेच.
हा, कमी वेळेत पीक होतं.
ह हा, कमी वेळ जास्त उत्पादन.
पण ते तेल वगैरे काढण्यासाठी जर वापरलीत ना, तर ता शेंगांचा जास्त वापर होत नाही, आपलं वरणं अस खाण्यासाठी किंवा भाजी तेनं वापरतात, त्यासाठी तेवढंच.
हू हू, आमच्याकड ते धनलक्ष्मी एकाच शेंग, एका शेंग मध्ये तीन चार असतात बिया तसलं घालतात आमच्याकडे, त्याचच ते काळात तेल तेन वापरलं तर चालते, ते तेल काढायला पण घेतात.
हा म्हणजे त्याज्यात कस तेलाचं प्रमाण जरा
हा जास्त असते, हम आणि ते खायला पण खाण्याने आपलं हे पामतेल आपलं हे ते ना वापर त्याच्यापेक्षा ते चांगलं कि शरीराला? हम्म. फायबर्स फॅट्स आणि सगळ व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारच असतात त्याच्यात.
हो आणि काय?
आणि काय नाही बा आता आवरुन बसले तर पण त्यांच्या हाच वेगळे होते.
होय ते वेळ काही थांबत नाही लगेलगे? जात्या फास्ट
अ. खरे डोंगराळ भागात एवढं अस पाणी नसून, पण असं डोंगर सगळं हिरवं गार आहेत.
होय ते मध्ये थोडासा पाऊस झाला त्याच्यामुळ. होत असेल आणि आता म्हणजे ते रक्षकवाले असतात ती पण थोडी काळजी घेतात नाही त्याच्यामुळे पण म्हणजे पाण्याचं वगैरे सगळीकडं झाडांना पोहोचवण्याचं काम व्यवस्थित कराय लागल्यात त्याच्यामुळ पण
हो आधी झाडाचं प्रमाण कमी झाल्यात आणि
हा जे आहेत त्यांना व्यवस्थित जगवायचं काम कराय लागलेत
हो हो ते केलंच पाहिजे नाही तर ऑक्सिजनचं प्रमाण आधीच कमी चालेल नाहीतर आपल्याला तर टँक सिलेंडर लावून फिरायला लागणार आता ते वेळ येते का काय माहित, आता ऊनच बघा कि किती वाढले झाड नसल्यामुळे ते ओझोन लेअरला थरला त्याच्या भेगा पडल्यात मोठ मोठ त्याच्यामुळे तर एवढ ऊन जास्त त प्रमाणात पडायला लागलय पृथ्वीवर
परवा पण ते काहीतरी समुद्राच्या ह्याच्यात भेगा पडल्या तस काहीतरी दाखवल लं ना?
होय होय बातम्याला हा बातम्याला पण दाखवायल तितके
ते रिल तेन बघितलेलं थोडं म्हणजे अस समुद्राची जागा काहीतरी पाण्यान पूर्णपणे खाली गेले आणि जे पाणी किनाऱ्यावर
हा हा हा हा परत ते कायतरी? समुद्रात म्हणजे पावसाचं वातावरण तयार म्हणजे पाऊस पडेल असं वातावरण तयार झाल. झालय म्हणून सांगाल ती. आता कधी पाऊस पडते काय माहित खरं पडलेलं बरं जर उष्णतात तर.
कमी होते होय आणि नंतर नंतर न पाण्याची टंचाई? पण कमी होतय आता आहे हे काय?
होय होय आता पाणी पडल्यानंतरच त्याच्यात भर पडेल? नाजुक. चालते चालते काय? करा मग आणि परत कॉल? बजी
काय म्हंटलं?
परत आनी करा म्हंटलं कॉल चालते ह हा.
ठेवू काय?